ह
हा
हा बोला त्याच्यामुळे मी त्या दिवशी अक्काला बी गावल तेच म्हणलं आपल्याला बिडीओन बोलवलं काही नका जाऊ म्हणलं पणं अक्का म्हणे नाही बाई मॅडम मला लई धावत होती म्हणे म्हणत होती म्हणे का तुम्ही आल्याच पाहिजे तुम्ही हजर राहिल्याच पाहिजे
मी बी ऐकलं होत तिचं धावली ती
हा
तवाच व्हय ती आकाचा कोणता ही फोन असो त्या स्पीकरवर टाकून बोलत्या
हा
धावत होती तुमची मॅडम आणि ती जरा डोक्यावर पडलेली वाटती मला
नाही म्हणजे त्याने काय केलं तीनं माला फोन केला मी उचलाच नाही मग तिनं लगेच आक्काल लावला इकडे. मग तिला वाटलं येन नाही ऊसाला नाक बरोबर त्याला सांगून देतील समजा का फोन आ नाही तुम्हाला यावंच लागल तुम्हाला यावंच लागल बी डी ओ चे आदेश आहे. आदेश मग काय आदेश असल्यावर काय असं काही उठा सुट निसता पळा काही पैसे गिसे काही आहे की नाही लागता की नाही.
नाम
काही दिवसापासून
थांबले असते बर का त्या दिवशी पण नेम ते आमचं दोन दिवस जल मिशन अभि अभियानाचं प्रशिक्षण राबवलं. तिथं काय झालं? आमच्या महिलांना सी आर पी ताईनां नव्हतास तो ट्रेनिंग.
हां,
आमच्या सर लोकांन आम्हाला बरजबरी बोलून ट्रेनिंग घेतलं आणि दोन दिवस. तिसऱ्या दिवशी ची बाया आहे रिकाम्या सोट वर येतीन जातीन का?
हम्, काहाल जातील बाया रिकाम्या तिथं दिणं घेणं
बी डी ओ असो कोणी असो बाया नाही घाबरत.
अन् बाई घाबराचं बी किती त्या कायतरी टायमिंग पाहिजे ना, म्हणजे असं कोणतं काही बी उठलं क सुटलं पळ, उठलं क सुटलं पळ
मग
दरवर्षी जी आहे मार्च सुरू झाला म्हणजे निसतं ऊन आणि ते पळणं एकच होतं दोन्ही गोष्टी. त्यांन
त्या काय म्हणतात जाऊ दे आपण का एवढं ते सहा हजार देतील तर इतकं काय पाळत त्यांच्या माग
तेच आहेन मग, मग पा पैशाला काही याला काही माणसाला बी आहे कि नाही किंमत, माणसाला रा बी वाटतं तसं काही नाही. पण मग तुम्ही आठ पंधरा दिवसातून एकदा बोलेत मग माणूस जात बी तिथं.
आता याणखी मिटिंग राते ना, इला काय वाटत ये आम्हाला महिन्यातून एकदा बोलव
हा मग त्यात तस महिन्यातून एकदा बोलवलावर मग माणसाला काही वाटत नाही मग असं वाटत जाऊ दे बा चाला.
आमचे सर बी नेता. आमचे सर असते ना, ते घडी घडी बोलवतातही काम असला कि या तुलचा बदला या तुलता बदला ते सर गेल्यापासून आम्ही जरा निवांत हे.
बर असं माहिती आहे का खुलताबादला जाणं बी काही सोपं नाही ना, आता समजा किती हा एक त सकाळची बस चालू फक्त, दुपारची बंद होऊन गेली.
आमची चालू असून बी काही कामाची नव्हती तेव्हा.
अन् मग जायचं आपलं येनं जाणा येतो फक्त मग आपल्याच भरोशावर घरात फक्त जायचं इकडून बसन आणि तेिकडून यायचं मग एकांदी रिक्षा करून.
हा, अरे तुम्ही तरी दोघी तीघी राहते म्हणून तुमची रिक्षा होती आमचं त असं होतं
ह,
दोघीतीघी या गावच्या बोल दोघीतीघी त्या गावच्या बोल ते जजमेंट नाही जमत रिक्षातून.
अ नाही आमचं तेवढं आहे. साता आम स सात आठ सगळ्या जणी आल्या असल्या तर मग बारा तेरा जणी होतो. एक रिक्षा पुरत नाही मग समजा. होऊन जाते ऍडजस्ट. हा,
हॅलो, हा बोला, बोला तुम्ही आता, ते आण्णा चा कॉल
आता कोण तुम्हाला सोबत तिकडं जायला सांगलीला?
मग काय सावखेड्याच्या आहे, लोहरीच आहे.
हाव मंग आईक
नाई सगळ्या येत्याती ग पण ते कस आहे रे बा आपल्या रुटीनच्या गावाचे कमी ये ना आ तुमचं कस गोडक्यातून तुम्ही निघल्या त तीघी निघत्या
गेलं गेलं म्हणजे कोण आपल्या हीकडचं एकदम सोबत असलं का मग काही वाट
नाही मी जाणारच आहे ना त्या मामाच्या गाडीवर. हा हा, इकडून जातांन आण्णा नेऊन सोडणारे
हा.
तिकुण येताना त्या मामाांच्या गाडी वर इल.
हा मग हाय, अन मग सांगायच काय नाय मला सांगेल फोन बी केलता तर कुणी बी येत घ्यायला, हा.
प्रभागाची मीटिंग ये म्हनल्यावर ते सगळ्यांच ग्राम संंघाचा हिशोब ते विचारत राहत्यात. होय का? ती मिटिंग नी होत पाच वाजेस्तोर.
हा हा, मंग काय नी? प्रभा प्रभागाला राहते की, हां? अ येईन आता या सात आठ दिवसा मध्ये सात, आठ, दहा, पंधरा दिवसात म्हणत हुती बाई.
हा नाही थोडी परत फेड केली मी
हां.
ग्रामसंघाची, पण त्या ग्रामसंघाची परत फेड करायचीय ना?
हा हा.
त्या सह्या लागतील तेव्हाच होईल तस होणार नाही ना.
ते यांचा पेप
हा हा. हा का? हौ, हा ना. मग त्या चेक वर सह्या लागत्या ना.
हा.
ती पद आधिकरी पहिल्या आजच्या ते मीटिंगला फिरत होती.
हां, बरं बरं मी लावू
ते ग्रामसंंघाच्या आणि आमच खपून जातं, कसं ये हा हा, आता त्या दोघी लेकरू वाळीच ये म्हणल्या तरी चालेल. हा बई त्या मंगलताईनच काय खरं नाही मंगलताई तशाच. या रेखा ताई, स्वाती ताई येत असत्याल ना त्या म्हणत्यात आम्हाला तरी त्यातील दोन तोळ तुमही बसते मन ते म्हणजे तोंड दाखीना का होईना पण तुमचा भत्ता लेऊन जाईल ना. इथे कसा आहे. वाशीच्या मीटिंगला जे जातील त्यांचं काय भाड वगैरे निघून जातं.
हो का? हा हा...
मी पदारी घरी ठेवा ते तुम्हाला मान बणी म्हणून तुम्ही या त्या. त्या कास काय येतील त्यांना दिल नि खतो ते कास काय येतील रिकमेंट ते यायला. हम्म....
मी तुम्हाला कट करून लावते लगेच.
हा लावा.